होतय.
हा आता येतोय.
तस कधी अ विचार पण केला नसशील ना तो असं तुम्ही वापर करताय त त्याचा म्हणून
खर म्हणजे माझं तेवढं मी कस जास्त करून म्हणजे असं फोन एवढं वापरत नाय वापरलं तर ते इंस्टाग्राम वगैरे तेवढंच
अरे ते इन्स्टाग्रामस ग एक वेळ कमी कर एक तास तरी घे कारण त्याच इतकं अभ्यासात फायदा होतो ना सांगतय तुला अ तुम्हाला खूप चांगलंय माहितीये तुमच्या जनरेशनला नोट्स बनवणं वगैरे इतकं सोप्पय. मी न अशी क्लासेस पण घेते कोणाला असं शिकायचय ना बेसिक ए आय च मराठीमधून त मी क्लासेस पण घेते त तुला किंवा तुझे फ्रेंड्सला कोणाला जर शिकायचं असेल ना ऑनलाईन तर म मी सांगू शकते अशे युजेस की तुम्ही कॉलेजमध्ये कसं करू शकता वापर त्याचा नोट्स काढण्यासाठी किंवा अ इव्हन नाटकाच्या हेच्यासाठी पण तयारी करण्यासाठी कसं आपण कॅरेक्टर हे करु शकतो ते पण सगळं त्याचं युजेस पण सांगू शक तय कारण बऱ्याच जणांना विचार तो कारण बऱ्याचदा काय होतं ना मराठीत पाहिजे असत लोकांना माहिती आणि ते मोस्टली ए आय इंग्लिश इंग्लिश येतं म नको बोलतात जाऊ दे ते क कशाला नादी लागायचं असं
हो.
तर म्हणून म मी काय करत असते की मी मराठीतन शिकवते कार कारण तस जर शिकवलं तर ते वापरायला लागतात बरेच जण असं
बरोबरये हा
आणि बरच काय काय करू शकते तू रेसिपीज बऱ्याचशा लिहून बघ आपले मम्मी वगैरे लोक ना असे रेसिपी कागदांवर लिहून ठेवतात जुने वहीवर वगैरे
हो हो.
त माझी एक मैत्री न तिच्या मम्मीची वही होती तशी आणि ते खूप हँडरायटिंग न असं एकदम असं इंग्लिश कर्स्यु लँग्वेज मध्ये होत आणि ते काय वाचताच यायच म्हणतो आम्ही म्हटलं आता ही रेसिपी कशी बनवायची म आम्ही त्याचा फोटो काढला आणि म ते ह्याच्या जेमिनआयमध्ये टाकला. आणि त्याला म्हटली रेसिपी नीट अशी लिहून दे त त्यानी बरो बर व्यवस्थित लिहून दिलेली ती म अस आम्ही सगळे रेसी पीसचे म्हणजे फोटो टाकलेय फक्त लिहित नाय बसलो फोटे टाकलेय फक् स्क्रीन ए सगळं शेअर केलं पण त्यानी मस्त रेसिपी बुक बनवून दिलं पी डी एफच डायरेक्ट
अच्छा
कारण स्क्रीनशॉट टाकले ना सगळे त त्याला फक्त काय करायचं होतं ती माहिती लिहिलेल्या ह्याच्यात हे करायचे तिथं तसं त्याला आम्ही हे केलं. म्हणजे असे खूप काय काय यूज ये. त माझी मैत्रीण म्हणते अच्छा असं पण करू शकतो म्हटलं हा अग बरंच काय काय करू शक
काय खरं नाय.
तर ती एकच सतरावेळा असते म्हणते अरे हे पुस्तक असंच गेलं असतं कारण म असंच वेस्ट होतं ना कागदावर तुम्ही किती म्हणजे संभाळून ठेवणार ना रेस
हो हो
म असं तुम्ही सगळं करू शकता जुने रेसिपीज असतील फोटोज असतील जुने त्याच्यामध्ये कलरफुल बनू शकता ब्लॅक अँड व्हाईट फोटोज मी खूप बनवून दिल.
अच्छा आणि ताई माझा एक प्रॉब्लेम झालाय म्हणजे तुम्हाला सांगू का मी म्हणजे तो आपल्याला काढता येईल का आता आपलं जे व्हॉट्सअपच चॅटलॉक असतं.
हूं हूं
त्याच्यामध्ये आपण चॅटलॉक म्हणजे माझ्याकडनं चुकून झालं होतं ती लॉक आणि नंत तर ते काढल्यानंतर मला काय माहिती होतं म्हणजे मला माहीतच नाय ते की ती अनलॉक होती ते आणि परत त्याच्यावर क्लिक केलं की ते क्लिअर झालं मला काय वाटलं चॅटलॉक क्लिअर होईल पण ती चॅटच क्लिअर झाली म ती आपल्याला मिळवता येईल का? कारण की त्यात महत्त्वाचे असे डॉक्युमेंट्स वगैरे होते.
अच्छा अ चॅट डिलीट झाल्यावर अवघड ए ग परत मिळवणं. त्याच्यासाठी पुन्हा म एकदमच म्हणजे त्यांना रिक्वेस्ट करावी लागते आणि असं सगळं हूं त तुम्ही चॅट वर कशाला रे तुम्ही लॉक वगैरे ठेवताय चॅट वर एवढं एवढं कॉम्पिटिशन चालत तुमचं
आं
एवढ कॉन्फिडेन्शियल चॅट तुमच लॉक वगैरे लावून ठेवताय अगदी.
नाय नाय नही लॉक म्हणजे माझंच युअर सेल्फचं होतं ते यू सेल्फ असत ना आपण स्वतःलाच पाठवतो म ते मला लॉक करायचं नव्हतं ते चुकून आपण चॅटलॉक काय बाबा बघायला गेले ते लॉकच झालं असा विषय झाला तो.
अरे बापरे! हा नाय म मी ते म्हणून लॉक च्याभानगडीत मी पडत नाय कारण मला माहिती आहे हे काही जर असं आठवलं बिठवलं नाय ना गेलं म ते सगळं ते कॉन्टॅकच म्हणजे ते अ हे होणार. असा सगळा प्रकार तरी पण काय कर
ट्राय
एकदा विच तर एकदा तू अ ते टाईप करून बघ ज काही सजेशन देईलच ते म्हणजे तू काय कम्फर्टेबल ए वापरायला तू चाट जी पी टी वापरायला कम्फर्टेबल ये का जेमीन आय काय म्हण
बरं बरं बर
दोन्हीपैकी काय वापरते तु
अ कशामध्ये
अ ए आयचं कोणतं हे वापरतेस चॅट जी पी टी वापरते.
हा चॅट जी पी टी मध्ये वापरत होते पण ते आपलं अ गुगल ला क्रोमला असतं ना ए आय मोड
हम्म हम्म हम्म
त्याच्यावरच जास्त करून विचारते आता चॅट जी पी टीला मध्ये एक प्रश्न विचारलेला मी आता तो प्रश्न मला आठवत नाही पण त्यांनी चुकीचं उत्तर दिलंतं तर मला मी अनइन्स्टॉलच केलं
आगं त्याचं कसं असतं त्याला तुम्ही प्रश्न विचारला ना प्रश्न चांगला विचारणारे पाहिजेत तुम्ही तर म तुम्हाला उत्तरं बरोबर मिळतात कधी कधी काय होतं त्यांना माहिती नसतं अ अ रेफरन्स त म्हणून म त्यांना एकदम एक्स प्लेन कराव लागतं एखाद एक्झाम्पल द्यावं लागतं म या असं असं उत्तर दे असं असं विचार म्हणजे त्यांना विचार कसं करायचा ते सांगावं लागतं मग ते विचार करतात
मी तसच विचारलेलं मला गुगल बरोबर उत्तर दिलं हे कुडून आणि या चाट जी पी टी मी म्हणल जाऊ दे अनइन्स्टॉलच करते तुला आता जाऊ दे म्हणलं
अच्छा आ आ नाही आता चांगलं झालाय ग चॅट जी पी टी हं अ आम्ही त्याला चाट जी पी टया बोलतो हा आ आमचा चाट जि पी टया हाय तो तर काही पण विचारायचं नाही चॅट जी पी टया ला विचारतो थांबा असं करुन
आमचं आ आम्ही एका हयाच्यामध्ये काम करत होते ना एका ग कंप आमच मराठी सगळं डिपार्टमेंट होतं म्हणजे ट्रान्सलेशनच आम्ही ट्रान्सलेट करायच इंग्लिशमधून मराठी तर आमच्या इथे पण सगळे अशे वेगवेगळ्या भागातले होते पुण्यातून, नागपूर कोल्हापूर, तर त्यातले कोल्हापूर मधले जे होते ना बाबा त्याचे तर नाव अशे काय काय असायचे जेमण्या पि टी एस काय काय बोलाय
हम्म
ते आणि काही पण आणि दुसरं पण असं कोणाला पण ए वांग्या ए बटाट्या असं बोलायचे. तेंव्हा मला इतक हसायला यायचं बापरे फनी होत. मजा या्यची पण सगळ्या अशा वेगवेगळ्या म्हणजे ह म्हणजे ग्राऊंटली
मी कधी कधी ते क्रोम म्हणजे क्रोम कोण कुणाला म्हणायचं असेल किंवा काय सांगायचं असेल तर त पुन्हा तोंडातन चक्रम नी
अच्छा चक्रो क्रोम चक्रो म अरे यार चांगलं चांगलंय, चांगलं ना मग काय. चक्रोम इतक चांगलं हाय चक्रो म इज नॉट वर्किंग असं बोलू शकतेस तू. चक्रॉम् काम कर, चक्रम काम करत- नाही असं बोलू शकते अरे बाप रे तुमच्या
तर मग गुलूगुलू काहीतरी अस टाईप -
गुलू गुलु पण गुगलच अगं ए आय मोड वेगळं आणि जेमिनाय वेगळं. तू जेमिनाय नाही वापरत मला वाटतं.
नाही जेमिनाय नाही काय म्हणजे इनस्टॉल वगैरे करावं लागतं का?
हा गुगलच वेगळाय ते त्याच्यामध्ये फोटोज बनतात चांगले जमिनायमध्ये जेमिनाय मध्ये बरेच काय काय करू शकता रेकॉर्ड करू शकता तेच्यात पण खूप चांगले फीचर्स हायत. मी त्याचा वापर करून एक हे बनवल होत काळ कार्टून सारखं म्हणजे रेकॉर्डिंग करू शकता तुम्ही म्हणजे ते त्याच त्याच रेकॉर्डिंग करून देत तर ते मी एक त्याला विषय दिला होता त्यानीच स्टँडअप कॉमेडीचा एक पूर्ण पार्ट तयार करून दिला होत मला तेच्यात म्हणजे त्यांनीच रेकॉर्ड वगरे त्यांनीच केलं होतं आस
अच्छा.
ते जेमिनाय पण खूप छानाय त ते वापर आणि नोटबुक एल्म केल्या म्हणून एक खूप चांगलं हे हाय फीचराय गुगलच गुगलचे वेगवेगळे टूल्स हायत हे सगळे
अच्छा अच्छा अच्छा.
अ तू जर नोटबुक एल्न बघितलं ना ते तर खूपच छानाय तुमच्या स्टुडंटसाठी नोट्स बनवून देत ते समरी बनवून देत. त माझे जे स्टुडंट्स होते ना मी काही स्टुडंट्स शिकवायचे पण ना लँग्वेजेस त ते लोक इंग्लिश मिडियमचे होते मराठीसाठी माझ्याकडे क्लास लावायचे. म शाळेतली मुलं तर ते लोक ना काहीच येत नाइ हिंदी म मला इंग्लिश मध्ये एक्सपेन करावं लागत ना आणि त्यात पोरषण त्यात आलं कविता सगळ्या संतांच्या कविता होती. ते वैतागून जातात म मी सगळं ए आय मध्ये टाकून त्यांना इंग्लिशमध्ये लाईन टू लाईन ट्रान्सलेट करून पाठवायचे फाईल्स म तशे पास झाले ते लोक मराठी, हिंदीत
अरे वा छान ना म्हण जे म्हणजे मला सांग हे ॲप प्ले स्टोरवर म्हणजे घेऊ शकतो का आपण तेच्यान
तू ना जेव्हा गुगलचं पेज ओपन करतेस ना तेव्हा जिथे ते लिहिलेलं असतं ना. जीमेल आणि त्यांच्या खाली ते डॉट्स असतात ते ओपन केलं तरं सगळें त्यांचे टूल्स दिसतात. त्याच्यांत हायत हे सगळे टुल्स अ तुझ्या हेच्यातच दिसतात पण ते नां वा वापर करायचं शिक नाहीतर सरळ युट्यूब वर जाऊन व्हिडिओ बघं त्यांचे कसे वापरायचे
बरं बरं बरं.
अनं कारणं खूप युजफुलाय नोटबुक एल्नं बाबा आम्ही इतके वापरले अ माझी एक फ्रेंड हाय ती तरं नोट्स त्यांच्यावरच सगळे बनवते तीत विकतेय नोट्स बनवून माहितीय ती एवढी एक्स्पर्ट बनली ती आहे ती किती आता दहा वी दहाविच एक्झाम क्लिअर झालय तिचं आणि ती ही बिसनेस कर तिला मोठ मोठे स्टुडंटस विचारतात नोटस बनवण्यासाठी त ती त्यांचा वापर करते म्हणजे तिला मिश शिकाव लागत पण मस्त तिने बिनेस केलाय त्याचा
छानाय चांगलाय ना म
हा म म्हणून तय म्हणते शिकलं पाहिजे रे उगा दुर्लक्ष नाइ करायचं आता इंटरनेट फ्री हाय ना तर वापरून टाक काय शिकायला नंतर तुम्हाला कोणी हे करायला येणारं नाहीये आणि पूर्ण रेसिपी वगरे पण मला खूप खूपचं कंटाळा आला तरं मी जोक पणं सांगायला लावते, कायं सांगत, ते मस्तं जोक. मराठी तरं अशे अशे खूप माझे उद्योग चालतात, कायं-कायं कायं-कायं. मगं आमचे, माझ्या फ्रेंड्स सर्कलमंध्ये जेवढे ओळखतात नां, कांहीं पणं कामं अस त्याला म ते मला सांगतात करायला, माझं हे आहे बा. करूंन दे जरा असं. आहे म्हणजे युसफुल आहे, बऱ्यापैकी युजफूल ये. पणं आपले लोक आता वापरत नाहीं जास्तं नां, असं आहे. ते चल मगं, भेटू मगं, परतं चल पुढच्या वेळे भेटू तेव्हा अजून सांगते मगं.
हो हो ताई, बाय-बाय हो हो.